हॅलो
हॅलो
म्हटलंय हातय पोहचली ठठी का नाही
हम्म
हम्म
बोल
काय नाही म्हटलं तेच पावभाजी रेसिपी सांगा सो
हम् हम्म हम् पावभाजीची पावभजीला आहेनाे सगळं मापावी असं बटाटे चार त्याच्यानंतर अम् शिमला मिरची भावर टमाटे
हम्म हम्म
सगळं सारखं घ्यायचं त्याच्यानंतर लसूण आलं आणि टमाट्याची पेस्ट करून घ्यायची बटाटे सावरवर अ शिमला मिर्ची
हम्
आणि टोमॅटो तेल असे म्हणजे शिज म्हणजे उकडून घ्यायचे
हम्म
कापून घ्याच आणि हे करून घ्याच
हम्म.
त्याच्यानंतर कांदा मिक्सरमध्ये
हा.
हम्. आपण बटाटे, फ्लावर, शिमला वटाना उकडून घेतला ना मग तो उकडल्यानंतर तो म्हणजे अस अग हे करून घ्यायच गोटून घ्यायचा म्हणजे असं बारीक करून घ्यायच
हम्म्म.
लय बारीक नाही करायचा.
हम हम.
हम्म. तो बारीक झाल्यानंतर
हम.
आलं, लसून आणि टमाट्याची, कांद्याची पेस्ट चांगली शिजवली का त्याच्या मदी पाव भाजी मसाला टाकायच मसाले टाकल्या नंतर
हम.
हा त्यामदेना ते मसाला टाकन ते चांगल फ्राय करून घ्यायचं म्हणजे असं हालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते बटाटे उकडलेलं सगळं पण बारीक करून घ्याला ते त्याच्यात टाकून द्यायच. आणि ते चांगलं शिजवून द्यायच.
हम.
गरम करायची.
हम्म.
हम्म. गरम केल्यानंतर मस्त कांदा, कोथिंबिर बारीक कापायची. ती शोवभाजी वाढायची त्यात शेव भाजी वरती ते कांदा, कोथिंबिर टाकून द्यायची आणि लिंबू त्याच्या सोबत लिंबू
हा हा.
हम्म हम्. पावांसोबत खायची पोळी सोबत पण चांगली लागते. वळीसोबत खायची अस आच्या आमच्या
हम् हम.
म्हणजे आम्हाला आवडती माणस त्या पा बरोबर आम्ही पण सोबतच
हम्म हम्म.
हम्म. अजून हम्म अजून काय चाललंय.
अजून काही नाही. पाऊस नाही ये आज. ऊन पडलंय खूप आता.
ऊन पडलंय.
हम्म.
पाऊस एकदम कमी पडतोय आता.
पिकं लावले त्यांचं काय होईल काय माहिती.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
बाकी आजुन काय नाही.
तुमच्या घराप सारी त्या सारीला पाणी येतं.
हा येत ना आता नाही येते आता प हम्म.
कुठलं पाणी ये ते.
ते दिंडोरीच्या वरती वाघाड धरण म्हणुणे
तकडून मी इकडे येत का.
हम्म तिकड नाहीेत मोठा पाठ गेलेला आहे इथून या इथून गावामधनं म तिथून ये छोट्या चाऱ्या वगैरे निघाल्याय मग इथ त्याच हम्म.
हम्म हम्म हम्म पण ते उलट का बरं जातं पाणी तुमच्या इकडं उलट काच काय आता.
उलट नाही येत ना वाघाडवरून नाही येत ना.
ह ते खालत जायला पाहिजे आम्ही तुमच्या इकडे उलट वाहत होत्या ना.
नाही ना.
नाही का.
खाल तस येत आहे ना.
हम्म हम्म.
हम्म.
शळाला गागुरयला ये.
खायला नाही टाकलं काय त्यांना.
पाखेले बाहेर बांधायचे ते.
हा हा म्हणून गागताय का.
हम्म.
हम्म हम्म. दादा दादा न बबलून ते.
ते
दादा त्याच्या आत्याच्याच घरी ये ना.
हम्म तुला काय माहिती.
काल फोन केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं ना.
हा, काय करतोय शाळेत नाही गेला का?
नाही अजून जायचय, आता मळ्यात जाऊन आला.
हम्म हम्म,
हम्म, बोल त्याच्या सोबत मलात काय केलं काय नाही. ते पण का
हॅलो!
काय शाळा शाळात नाही गेले, मळ्यात गेले होते म्हणून तुम्ही?
मळ्यात काय करायला गेला होता?
तुझ्या तुझ पेपर टाक ना, आता तुझ्या व आलं काय?
अरे, बापरे! ट्रॅक्टर चालवता येतो का अजून?
अरे, बापरे व्हिडिओ नाही काढला का, मग ब्लॉग नाही बनवला एखादा.
अरे, यार बबलु काका नव्हता बाबा असतील ना.
बबलू काकाचा फोन राहतो का?
ह
अ हा मला वाटलं. तुझ राहतो ते, बाबाचा कोणा चचाव काढता का असं.
अं, हा.
हम्म टाकला का मग पेपर?
हम्म हा टाकला ना.
झालं टाकूून इतक्यात.
हा दोनच अस.
ह
ते सरा वास ये, तेवढ्याच बी त्या तरर का पाळावलं ब जास्त. मंग घातल ओढून धापाधप-धपाधप हम्मं मंग घातलं धपाधप. करो.
हा, हा, म आता शाळां?
शाळां कायंची शाळां.
शाळेंत नाहीं जायचं, हो रे शाळांत बोंबलत गेली म्हंटल्यावर. नोकरीला नाहीं लागायचं कां म्हंण गेलीं बोंबलत. नाहीं माहिती आहे कां रे
ह.
जॉबला नाहीं लागायचं.
नाहीं-नाहीं.
का बरं, मग काय करायचं?
काय करायचं रे मग
माती भरायची द्राक्ष पिकवायची
नाय रे.
का रे वेदु?
हम द्राक्ष पीकवांयच मस्तं
कायं करायचंय हंय
द्राक्ष पिकवल्यां तरं लोकांचें द्राक्षे घ्यांयचे व्यापार धंदा करायचां आपला पिक कां वा खूु मुला पा
मंग आई एक कामं कर त्यांला मंण नको जाऊं शाळांत माऊलाचा पाठव तुझ्यां जागी तुला कामं करूं म्हंण घरी. हा ती पांय तीला समजलं पांय लगेच समजलं तिला.
ह.
तशी ती हुशारंच आहे हा हा ति बघं.
हम्मं.
हम हम
का ग ठीक आहे ते
माझं एक परंत झिरो मध्यें गेला अगं
पांस्ता
आत्ताचा तू उचललां नाहीं तो
म तुला दंम नाहीं काडतां येतं
आता तुला सांगितलेलं होतं मंग कायं पांच कॉल नाहीं आता नाहीं करतं
पिंव राहिली
ह
हो
हॅलो बोलशीलं कां वेंदू
हां
मंग करूं कां परंत
क कार कार तू बलाय त नाही त स मला टाईम झाला की करते करं करं कां
हम्मं हम्मं
कायंम झाला